हा हॅलो बोला
हा मी कार्यामून जाोलतेय
हा बोला
हा आता आषाढ महिना लागला आहे तर आपण आषाढी अ आषाढ मध्ये जे तरणीचे पदार्थ करतो देवीला नैवेद्य आपण जो दाखवतो त्याविषयी आपण आज रेसिपीविषयी बोलूया की त्याच्यामध्ये काय काय बनवतात तर हो तरर मेथीची आमच्याकडे मेथीची भाजी वगैरे करतात तर ती मेथीची भाजीची मी तुम्हाला रेसिपी सांगतो आमच्याकडे कोुणच्या पद्धतीने करतात ते
हा हा ठीक आहे तुम्ही कशी बनवता म्हणजे नेमके
ह आम्ही मेथीची भाजी आपण बाजारातून आणतेो स्वच्छ धुऊून घ्यायची आणि छोटी छोटी ते आम्ही मोठे मोठे पान असले ना आ ते कापून घेतो असे एका पानाचे दोन ह्या पद्धतीने आम्ही अशी कापून स्वच्छ धुवून घेते छान लसून मिक्सर मध्ये पेस्ट केली लसूणची थोडीशी जिरं लसूणची तरी चालते किंवा मग लसून आपण ठेचून जरी टाकला खलबत्यामध्ये तरी चालतोय ते टाकतो मिरच्या कापून मिरच्या टाकायच्या किंवा मिक्सरमध्ये पेस्ट करून मिरच्या लसून सगळ्या टाकायच्या आणि जिरे मोहरीची फोडणी फोडणी द्यायची आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायची अशी. आणि कधी कधी हा आणि घरच्यांच्या आवडीनुसार अ एक तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याच कूट टाकतात की मग विदाउट शेंगदाण्याची क मी तिची रेसिपी मी करतो हम्म.
भाजी ही तुम्ही आकाड तळणी सोबत कशी काय कॉम्बिनेशन होत त्याच?
अ आम्ही म्हणजे आमच्याकडे असं असतं की तळणीचे पदार्थ म्हणजे भजी किंवा मग गोडपुऱ्या त्याच्यासोबत समजा खीर केली तर मग एक आमच्याकडे असं आहे की म बाजू ही देवासाठी असतो. जे लक्ष्मीचच रुप मानतो पूजेसाठी नैवेद्यामध्ये शक्यतो आमच्याकडे मेथीची भाजी असतेच अस आहे किंवा मग आम्ही पण देतो अस आहे आणि दुसरी म्हणजे मग याच्या पुऱ्या गोडपुऱ्या, गुळाच्या गोडपुऱ्या करतो आम्ही
ता तुम्ही
अ आम्ही म्हणजे समजा पुढचा गव्हाचं पीठ घ्यायचं, एक वाटी दोन वाटी जसं आपल्याला किती बनायचे घरामध्ये किती लोक आहेत त्यानुसार आपण एक एक वाटी दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायच आणि त्या हिशोबाने एक वाटी समज दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये एक सव्वा वाटी गुळ टाकायचा मग तो गुळ चांगल्या गरम पाण्यामध्ये वितळून घेतो आम्ही.
हा हा हा.
पाणी करून मग ते त्या पिठामध्ये टाकून छान असं सैलसर मळून घे
म्हणजे वितळण साठी म्हणजे जे गुळातले आतले खळे वगैरे आहेत त्या आत जाऊणे यासाठी तुम्ही व्यवस्थित हे करता का त्याला अच्छा अच्छा.
चाळणीने ते पाणी गाळून घ्याय च म्हणजे त्याच्यामध्ये खडी रेती वगैरे असते जी कचकच कचकच लागते ती लागणार नाही. मग ते गाळुन त्याचं पीट मळून घ्यायचं छान जे आपण नॉर्मल चपात्यांसाठी मळतो त्या पद्धतीने असं मिडियम कडक पण नाही म्हणजे अस सैल पण नाही असं मळून घ्यायचं आणि ते से ट करून ठेवायची थोडा वेळ आणि पंधरा वीस मिनिटांनी त्या च्या छान अशा गोल मोठी पोळी लाटायची, आणि ती वाटीने किंवा ग्लासने कडक ग्लासने ते गोल गोल
ह ह पण आता सध्या अ कसं आहे, जी छोटी मुलं आहेत ते पुरी पेक्षा आपण जे शंकरपाळी टाईप वगैरे करतो, त्या पद्धतीने पण केली जाते का, तुमच्याकडे?
नाही, आमच्याकडे शक्यतो ना पुऱ्याच करतात. तळणीच्या पुऱ्या करतात, आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये तरी आमचा तोच नैवेद्य असतो. पुऱ्यांचा.
हा हा.
ते कापून घ्यायचे, छान तेल गरम करायला ठेवायचं. मंद आचेवरती एक एक एक दोन दोन पुरीे टाकून छान पुऱ्या मस्त टम्म फुगल्या कि, काढून घ्यायच्या असे आणि दुसरं आमच्या कडे खीर असते.
कुठल्या पद्धतीची खीर म्हणजे, नेमकी तांदळाची की शेवयाची?
शेवायाची नाही, आमच्याकडे तांदळाची असते नैवेद्य दाखवायच तर मग तांदळाच एक आपलं छान आपल्याला जो तांदूळ आपण घरामध्ये वापरतो बासमती असेल, किंवा साधा इंद्रायणी वगैरे जरी तांदूळ असेल. तरी चालतो, तो छोट्याशा वाट -वाटीमध्ये छोटीशी वाटी घ्यायची, म्हणजे पोह्यांचा चमचांचा अंदाज घेतला तर, दोन तीन चमचे. घरातल्या लोकांच्या हिशोबाने दोन तीन चमचे भिजत टाकायचा.
हा हा.
छान भिजत टाकायचा, एखाद दीड तास. किंवा अर्धा तास तरी भिजला तरी चालतोय, तांदूळ भिजावायचा तो मिक्सर मध्ये छान बारीकसा थोड पाणी टाकून टाकून पेस्ट करून वाटून घ्यायच, आणि कढई वर ते भांड ठेवायचं, आणि गरम करायच आणि त्याच्या मध्ये ते वाटलेलं वाटण जे आहे, ते टाकून द्यायच आणि हलवत रहायचं, कंटिन्यू हलवत राहायच म्हणजे, जेणेकरून त्याच्यामध्ये गिठळी होणार नाही. असं छानस असं मऊ पुढन असं, टेस्ट सारखं करून घ्यायचं. आणि ते चांगलं शिजवून द्यायचं, मंदा आचे वरती शिजवून घ्यायच. हलवत राहायं मग, त्याच्यानंतर त्याच्या मध्ये मग तुम्हाला वाटत असेल तुम्ही खवा टाकू शकता, तुम्ही जर पेढे चांगले तुमचे जर पेढे आणलेले असेल घरा मध्ये पेढे असेल तर, तुम्ही ते पेढ टाकू शकता त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार. तुम्ही अर्धा वाटी साखर
अच्छा अच्छा! पण आम्ही, आपण ज्यावेेळेस तिथं खीर बनवतो ना त्यावेळेस - - ती आपली तुम्ही बोललाय की, तांदूळ भिजून आपण ते डायरेक्ट मिक्सर ला वाटून बनवायचे बरोबर आहे, पण ज्या वेळेस तांदूळ भिजलेला असतो, त्याच्यामध्ये तो आपण काय म्हणतो त्याला कच्चापणा जो असतो किंवा ते पिठासारखं लागत ना, जरी ते शिजलं गेलं तरी तो पिठ ठाळ लागेल ना, मग त्यावेळेस आपण त्याला तुपामध्ये भाजून वगैरे वाटलं तर चालेल ना त्याला? हा, आणि आता असं आपल्याकडे अव्हेलेबल नाहीये, समजा पेढे किंवा आता गाव पातळीवर जर खेडेगावात राहत असेल तर, त्यावेळेस तिथे आपल्याकडे पेढे काय अवलेबल होत नाहीत. लगेच मग अशा वेळेस आपण जो पार्ले बिस्किट पुडा असतो, ते दुधामध्ये मिक्स केला तर त्याची म्हणजे चव आहे, त्याची ना. ती पण खूप छान लागते, अशा पद्धतीने पण हा हा हा.
ते काही मला माहिती नव्हतं, तुमच्याकडनं मला एक आणखी एक
हा हा हां हा कारण कसं होतं आता गाव पातळीवरती. सरस अचानक ज्यावेेळेस पाहुणे येतात त्यावेळेस आपल्याला. पेढ अवलेबल नसतात त्या टामिंगला मग त्यावेळेस आपण आपल्याकडे प. स सर्व ठिकाणी भेटतो असतो पण त्याची पण चव आहे ना थोडीशी छान लागते ती. आणि मग पेढ नसले तरी चालतील पण ते टाकायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित होईल त्यावेळेस पण म्हणजे. आपल्याला तो खीरचा जो स्वाद आहे तो कमी होणार नाही त्याच्यामुळे हो.
हो हो नक्कीच नक्कीच.
हम्म आणखीन ज्या वेळेस हा हा. हा आपण तिखट पुरी जे बनवतो ना त्यामुळे म. मेथीची भाजी तुम्ही वेगळी करता कि त्या पुरीमध्ये मेथी मिक्स करता.
नाही नाही आम्ही मेथीची भाजी एकदम सेपरेट करतो सेपरेट करायची आणि नैवेद्यावर पण ते. टच स्स्त ठेवली.
हा हा ह म्हणजे पुरीसाठी फक्त आपले जे वाटण वगैरे आहेत. तेच यज करता तुम्ही त्यांना हा ठीके त्याच पद्धतीने म्हणजे मग आपल्याला तीळ वगैरे किंवा ओवा या पद्धतीने
हो हो हो ते हा कस असतं पुऱ्यांचे प्रकार पण खूप आहे आणि पुराच्या व्हरायटी पण खूप आहे जो तो ज्याच्या त्या
हो हो हो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी असतात हो आता ज्या पद्धतीने प्र तालुका जरी चेंज झाला तरी तिथे व्हरायटी वेगळीेते छोट्या छोट्या च्या गावावरती पण चेंजेस भर
चेंजेस होतात हो त्या त्या वातावरणानुसार तिथ लोक लोकांच्या आवडीनुसार पदार्थांच्या ते बनत तिथे त
आणि आता त्याचबरोबर ज्यावेेळेस आपण आखाड वगैरे तोळतो बरोबर आहे त्याच दरम्यान नंतर थोडे्या दिवसांनी आपला सण येतो पोळा वगैरे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये त्याच्यामध्ये पण ते गोड कोंबळे टाईप असतात गोल आपण बनवतो पोळ्याच्या सण असतो. त्या सणाला ते केलं जात त्यात पण तो तिखट आणि गोडपणा ते दोन्ही प्रकार बनवले जातात. ते तुमच्याकडे म्हणजे त्या भागात केले जातात.
हम्म नाही नाही नाही नाही आमच्याकडे ते नाही खे केलं जात आमच्याकडे पोळ्याच्या सणाला अ पुरणपोळी केली जाते आणि आपण जे पै बैल पुूजतो त्या बैलांच्या जे कानामध्ये ते टाकतात ना त्याच नाव मला आठवत नाही तेवढं केलं जातं पण ते नॉर्मल असतं साधं आपल्या जाध्या पिठाचं असतं हम्म हम्म हम्
नाही आता इकडे बैल पोळ हात सण एकदम उत्साहात एकदम चांगला याच्यामध्ये साजरा केला जातो आणि त्या दिवशी पण जो गोडवा आहे पुरणपोळी तर असतेच असते पण त्याच्यासोबत जे गोड आणि तिखट कोंबळी असं ते प्रकार असतात आणि ते त्यांच्या शिंगामध्ये घात कले जातात
ओके ओके ओके ह आमच्याकडे हो आमच्याकडे ये असत त
हा आणि त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे किंवा त्यांना जे आपण एक विवाह पद्धतीने जसा आपला विवाह असतो त्याच पद्धतीने बैलांचा पण ते अ त्यांची मिरवणूक काढणे वाजंत्री वगैरे लावून त्या व्यस् त नंतर मंगलाष्टकाा ह्या सगळ्या गोष्टी पण त्या सणाला केल्या जातात आणी कुठ रेसिी वगैे आहेत का वेगळे आणखीन तुमच्याकडे
हो आहेत ना बरेचशा आहेत आमच्याकडे प्रत्येकाचे पदार्थ करण्याची पद्धत वेगळी पुरणपोळी पण बरेच जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात असं. पुरणपोळी आम्ही हरभऱ्याची डाळ एक एखाद दोन तास भिजत टाकतो. आणि छानशी किंवा नंतर ती कुकर मध्ये लावून, दोन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या. शिजली डाळ व्यवस्थित मऊ शिजली की, त्याच कुकरमध्ये आम्ही प्रमाणा मध्ये गूळ टाकून द्यायचा, समजा दोन वाटी जर आपण एक वाटी घेतली आपण.
हा हा.
ओके ओके!
त्या हिशोबाने करायचं, अ एक वाटी समजा पण डाळ घेतली. तर त्याला एक दीड वाटीचा गोड जास्त आवडत असेल, तर त्या हिशोबाने तुम्ही गुळ वाढवू शकता. आम्ही गुळ आणि साखर आम्ही दोन्ही पण टाकतो, त्याच्या मध्ये.
हा हा, ठीक आहे.
ते चांगलं असं मऊसर शिजवून घ्यायचं, गॅसवर तेच मंद आचेवरती तिथं कुकर मध्येच शिजवून घ्यायचं. छानसं! आणि ते शिजवून शिजवून शिजवून त्याचा त्यामधलं जे पाणी आहे, ते पूर्णपणे आटवून घ्यायच. आणि ते पाणी आटलं कि मग एखाद्या पातील्या मध्ये ते अम सारण जे आहे पुरण पोळीचं ते काढून घ्यायच, ते थंड होऊ द्यायचं त्याच्या मध्ये मग नंतर